हॅलो.
नमस्कार.
नमस्कार भाऊ नमस्कार.
काय चालू आहे?
काय चालणार आहे कालची मॅचची हाय लाईट बघू लागलो.
हो का?
हम्म रात्री जी मॅच होती ती-‍-
हा हा हो ना हो ना आम्ही बघितलं ना मॅच
रोहित शर्माची बाटिगं बघितलासा नव्हं असेल मग तुम्ही
ह.
रोहित शर्माची बॅटिंग बघितलं सर म्हणलं तुम्ही?
होणा हो ना हो भारताचा असा प्लेअर आहे. ग्राउंड वर पहिले शतक मारणारा.
हो ना पहिलाच शतक मारणारा. हे म्हणजे बॉण्ड्री पण
एक मात्र त्या ग्राउंड वर एक पण शतक झालं नाही भारतीयाकून
हो ना ते पुन्हा कालचा ग्राउंड खूप मोठा होता अजून
नाही बाॉ्ड्री असल मोठी हो म आता तुम्ही विचार करा ना बा इंग्लंडच्या प्लेयरला होऊ शकते.
होन ना. नाही रोहित शर्मा असा एक प्लेअर आहे ज्याला अनुभव आहे ना जुना प्लेअर आहे. हॅलो. हॅलो. हॅलो.